हॅलो आवाज हा हा येतो येतो आवाज येतोय. हा हा ठीक आहे काय नाही हा हा, रेसिपीचं बोलूया का?
हा चालेल रेसिपी काय तुला कसं पाहिजे ते.
आता मला ना माझ्या मिस्टरना थोडासा आता त्रास झालाय तर जरा, पौष्टिक लाडू कशासाठी असं देण्यासाठी वगैरे काहीतरी ताकद येण्यासाठी वगैरे. पौष्टिक रेसिपी माहीत असती तर हा पौष्टिक
हम्म पौष्टिक पौष्टिक मध्ये आता एक. हा हा एक उडदाच्या डाळीचे पण असतात पण त्याच्यापेक्षा जर पौष्टिक. पाहिजे आपल्याला तर मग ड्राय फ्रूडचे तर मग ड्राय फ्रूडचे अ सांगू का.
हो चालेल.
स्वस्त ड्रायफ्रूट मध्ये अ म मिक्स ड्रायफ्रूट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत् हा सांगते प्रमाण आता त्याच्या मध्येच. खास असं प्रमाण नाही आहे त्या लाडूूंन मध्ये म्हणजे हे शंभर ग्रॅम पाहिजे ते पाव किलो असं असं काही नाही. ते ड्रायफ्रूट जे आहे ते सगळ्या समान ती तर अर्धा किलो एक किलो म्हणजे समजा आपल्याला एक किलोचे लाडू करायचे आहेत तर सगळ ड्रायफ्रुड एक किलो झालं पाहिजे. समजा अर्धा किलोचे लाडू करायचे आहेत. हा अर्धा किलोचे करायचे तर सगळे ड्रायफ्रूड अर्धा किलो झालं पाहिजे मग ते ड्राय. फूड मध्ये बरेचशे प्रकार म्हणजे पंमकीन सीड आले किंवा. कली ह्याच्या बिया कलिंगडाच्या बिया हा बिया हा. पमकिन सीड किंवा खारीक ते तर काय कॉमन असतं. तर हे आक्रोड, काजू, बदाम हे तीन गोष्टी कॉमन आहेत.
हा मग त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काय घ्यायच्यात.
त्या व्यतिरिक्त मखाने हा मखाने अतिशय महत्वाचे हा हा आजारी व्यक्ती. ला मखाने खूप चांगले त्याच्यामध्ये मखाने जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे डिंक तळून घ्यायचा. त्याच्यामध्ये. आणि हे पंमकिन सीड आणि कलींगडाच्या बिया तर त्या म्हणजे. पौष्टिक पण आहेत आणि आजारी व्यक्तीला असं चालल आणि ह्या ज्या तीन आहेत. तरी तीन चार हे. म्हणजे मग ते अंजीर असतील किंवा काजू असेल- किंवा बदाम. हां. अक्रोड हे कॉमन आहेत. ह्याची क्वांटिटी- किती घ्यायची? किंवा त्याच्यापैकी एखाद नसेल समजा- तरी चालू शकतो. अस नाही का, हा. हा त्याच्यापेक्षा- एखादा समजा बदाम कमी आहेत. एवढेच आहेत पन्नास ग्रॅम तर ठीक आहे. काजू काय पन्नास ग्रॅम ए. दोन हा. हा. आपल्या अंदाजाप्रमाणे हा सगळ ते बॅ - -टर आहे ते अगदी अर्धा किलो होईल असं बघायचं. का तुम्हाला ज - जेवढे करायचेत. तेवढी क्वांटिटी घ्यायची.
हं. अस साधारण हां. अर्धा किलो मधे साधारण किती होतात? साधारण अस ती- चाळीस वगैरे असं प्रमाण घ्यायच झालं तर.
हा मग -ते लाडू खूप- छोटे करायचे असतात. ते भरपूर होते क्वांटिटी. कारण ते कसे जरा हेवी असतं ना? त्याच्यामध्ये जास्त- -स्त पण नाही द्यायच खायला. एक लाडू वळा. खूप छोट हा. त्याच्याम - क्वान्टिटी म्हणजे लाडूची साईज खूप छोटी घ्यायची. कारण एवढा मोठा संपत पण नाही. आणि तो जास्त हे - हेवी होतं. त्याच्यामुळं तो छोटा छोटाच बांधायचा. म ते भरपूर होतात भरपूर. -पूर प्रमाणात होतात. समजा आता आपण हे तूप- अ पाच ड्रायफ्रूट घेतले. काजू, बदाम, अख्रोड, अंजीर जे काय पाहिजे ते. खारकेचा चुरा घ्यायचा. त्याच्यामध्ये हे दोन तीन- हां. खारकेचा चुरा घ्यायचा. मग- नाही किती? आपल म मी सांगते काय? हे जे ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे ना हेला काही प्रमाण नाय. आप- -ल्या आवडी प्रमाणे- कमी जास्त कसही करू शकतो. हां. तसय. फक्त त्याची क्वान - -टीटी अर्धा किलो झाली पाहिजे. समजा-
म्हणजे सगळें ड्राय हां. सगळें ड्रायफ्रूट मिळूंन अर्धा किलो झाले पाहिजे हां.
अर्धा किलो करायचे तरं अर्धा किलो झालं पाहिजे. एक किलो करायचे तरं एक- किलो झालं पाहिजे. तरं तुला लाडू किती करायचे? त्याच्यावर डिपेंड आहे ते. हम्मं. आणि त्याच्यामध्ये खोबरं घ्यायचं. सुकं खोबरं एखादी वाटी भाजून. डिंक आला. डिंक तळून मगं हे एवढं सगळं प्रमाणं आहे. आंता हे जे सगळं आहे ते मोजून घ्यायचं.
सगळं. वाटीनी घ्यायचं किंवा ह्याच्याने. वाटीनी घ्यायचं किं - -वा वजन करुन घ्यायचं.
शक्यतो वाटीनीच घ्यायचं. आता जर वजनी प्रमाण असेल तर वजनामध्यें घ्यायचं. पण वजनामध्ये घेण्यापेक्षा वाटी- -नी ते जरां बरं पडतं आपल्याला.
अंदाज येतो बरोबर आहे. वजनं कुठं घरातल्या घरात आपण वजन कुठं करत बसणार. वाटीच माप ठीक आहे.
-टीचं माप ठीक आहे. हां. म्हणजे आता हे समजा सगळं प्रमाणं आपणं घेतलं- कायं एवढं सांगितलंय. काजू, बदाम, खारीक, आक्रोड जे कायं असेल ते पमकिन सीड आणि मखाना - डिंक तळलेला आणि खोबरं. मगं हे सगळं एकत्रं करायचं आणि ते एक- -का वाटीनी मोजांयच. आणि ते जेवढ्यां वाट्या भरतील तर त्याला तीनास - एक. असं म्हणजे समजा तीन वाट्या हे प्रमाण तर एक-
-श्रणं झालं. तर-
तर एक वाटी गुळ.
तीनास एक प्रमाण. हां. म्हणजे जी वाटी आपण घेऊ त्या वाटीनीच बघायचं.
ते म हां. गूळ पहिला बारीक कि करून घ्यायचा खिचून वगैरे किंवा तुकडे करून घ्याय- च गुळाचा चुरा करूंन घ्यायचा आणि समजा तुझं सहा वाट्या मिश्रण भरलं परत दोन वाट्या बो. तीनास एक हे प्रमाणं ठेवायचं, गुळ पणं असां पूर्ण वाटी भरायची नाही.
गूळ चिरून घ्याय चा तसाच घ्यायचा? गुळ पूर्ण चीरुन घ्यायचा हा, म्हणजे वाटीनी मोजण्यासाठी ते गुळ चिरून हवंय.
ते प्रमाणं परफेक्ट पाहिजे किंवा ते मेजरमेंट व्यवस्थित, त्याच्यामध्ये गुळाची पावडर फॉर्म मध्येचं घ्यायचा, ते पावडर किंवा खिसून घ्यायचा. आणि सपाट वाटी भरायचे, कार गुळ जरासं हे भरतेल कारणं ते ते बाकीचे तर पदार्थामध्ये गोड असतात, खारीक पण गोड असते, त्याच्यामध्यें गुळ थोडा कमी झाला तरी चालतो, पण जास्
हा, म्हणजे तीनं वाट्या मिश्रण झालं, तर एक वाटी गुळ घेतलं. हा आणि पुढे काय करायचं?
हा, हा, मग असं हे झालं का मग नंतर म एखाद्या कढाईमध्ये थोडसं तूप टाकायचं आणि त्या तुपा मध्ये गुळ वितळून घ्यायचा. आता पहिल काय करायचं, हे जे आपण ड्राय फ्रूट घेतले, ते ड्राय फ्रूट थोडंस रोस्ट करायचं तुपामध्ये र हा, हा आणि नंतर मगं ते मिक्स शक
वेगवेगळे करायचे रोस्ट वेगवेगळे करायचे काय, सगळें एकत्र करून करायचे?
वेगवेगळे, कारण ते काय लहान मोठे असतात ना, मग एखादा करपत खर प्रत्येक हे ब प ते. हा, वेगवेगळा करायचं हा आणि नंतर मग ते फोडून घ्यायचं किंवा ते ज क्रशर असेल तर क्रशरने करायचं, मिक्सर असेल तर पल्स मोड वर बारीक करायचं. म्हणजे, त्याचा असा चुरा एकदम अशी पावडर नको व्हायला ना? मग, त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आपलं खलबत्यानी कुटून घेतलं का, त्याचा छान होतो असा. जरा जाडसर भुगा आणि डिंक सुद्धा हात नी चुरून घ्यायचा, सूख खोबरं भाजायच, ते पण बऱ्यापैकी हात नी चूरून त्याचा छान असा चूरा होतो. बाकीचे जे सगळें पदार्थ आहेंत, ते पणं खलबत्याने कुटून घ्यायचे रोस्ट करून. म्हणजे हे सगळं झालं, त्याच्यानंतर मग त्याच ते मोजायचा आपण, तो जर चुरा करून एकत्र ठेवायचा.
सगळा चुरा झाला रोस्ट करून झाला चुरा की, त्याच्यानंतर मोजायच. हा.
करायच सगळं आणि मग ते हे करायचं, ते पण असं आख्खं नाही आणि ते झालं तर मग त्याच्या प्रमाणामध्ये आपण तो गुळ घ्यायचा, गुळ पण आपला मेजरमेंट करून घ्यायचा आहे.
हा.
अ आणि नंतर मग पुन्हा कडईमध्ये तूप ठेवाय अ हे करायचं. त्या तुपामध्ये तो गुळ जरासा वितळून घ्यायचा, त्याचा पाक वगैरे करत बसायच नाही.
काय करायचा आता, एकतारी वगैरे असा पाक नाही करायचा. पाणी टाकायचं का पाक करताना?
नाही, तूप कढई मध्ये तूप टाकायचं गरम करून त्याच्यामध्ये गुळ टाकायचा, गुळ थोडासा वितळवायचा तो फक्त वित ळला पाहिजे, त्याच काय पाक वगैरे व्हायला पाहिजे, काय असं काय नाही आणि त्याच्या मधे ना हे अ जे मिश्रण त्याच्यासाठी मिश्रण थोडसं बारीक फाँम मधे करून घ्यायचं. असं एकदम पण जाड भुगा नाही आणि ते हा डिंक हं आणि मग त्या गुडामध्ये ते सगळ मिसळण करायचं आणि त्याचं होतं बरं का, म्हणजे असं नाही का लाडू वळले जात नाहीत, थोडे ते खडबडीत होत. लाडू एकदम कसे. प्लेन वगैरे हे होत नाही, पण ते त्याच्यामध्ये नंतर मग वेलची पावडर टाकायची. आणि जर आपल्याला जास्त समजा आपल्याला वाटलं बायडिंग पाहिजे. तर मग एक खजूर टाकलाय ना खजूर का बायडिंग छान येईल.
खजूर कसा घ्यायचा ओला खजूर म्हणजे म खारीक तर आपण घेतोयच ना पण आता.
त पण बाइंडिंग साठी खजूरने बायंडिंग येते खजूर पाचसा हा पासा जर खजूर घेतले ना तर तो गुळ आपण विक गुळा फक्त घ्यायचे आहे त्याच्याने गोडवा पण येतो आणि त्याच्याने बाइंडिंग खूप छान येते त्या खजूर त्या गुळामध्येच तो खजूर टाकायचा, आणि त्या असं वितळून तो छान हे होतो. आणि हा काय आणि मग त्याचे लाडू आणि जर आपल्याला वाटलं का बांडिंग येत नाही आपल्याला. लाडू व्हायला येत नाही, तर मग वरून थोडस तूप गरम करून टाकायचं. थोडस तूप घ्यायचं चमचा, चमचा आणि मग एकदम बारीक बारीक तिळगुळ कसे करतो.
पण भाजायचं पण आणि परत तूप पण टाकायच वरून थोडं.
नाही नाही तुपात नाही भाजले तरी म्हणजे जस्ट असं फक्त कढई ओली तुपात म्हणजे त्या तळून नाही काढायचे फक्त तुपात रोस्ट करायचे. पण जर आपला बाइंडिंग येत नाही, लाडू वळाला शक्यतो येतात. काही वेळेला नाही हे होत कडक ठेवतात तर मग थोडस तूप. घ्यायचं वाटीत अस वितवून घ्यायचं आणि ते हाताला घ्यायचं. तिळगुळ करताना तसं घेतो तस आणि मग ते बारीक बारीक लावून तसे वळायचे मध्ये. असं. मग त्याचे भरपूर प्रमाणात होतात मोठे मोठे म्हणजे नाही
म्हणजे एक अर्धा किलो ला साधारण किती होतात?
अ होतील चाळीस पन्नास लाडू.
म्हणजे छोटे छोटे लाडू करायचे.
छोटे छोटे हा छोटे कारण त्याला हेवी असल्यामुळे तो मोठा लाडू करायचाच नाही. तो संपत पण नाही आणि मग समजा जर आपल्याला हे टाकायचय समजा आपल्याला बायडिंग जास्त पाहिजे तर म खारीक अव्हइड करायची आणि त्याच्याबद्दलत मग खजूरच जास्त घ्यायचा.
ह्याच्यामध्ये आपल्या प्रमाण मिळेल का म्हणजे आपण आपल्या विटामिन्स याच्यामध्ये किती जातात? त्या मॅग्नेशियम किती जाते काय कल्शियम किती असते काय एवढ प्रकारच अस ते कधी बघितलंत का तुम्ही असं? कुठलं प्रमाण किती असतं काय? हा.
नाही नाही मी सगळे फक्त अंदाजाने आपले घेते घरात जसे ड्रायफ्रूट असतील म्हणजे जेवढी आपली गरज असेल रिक्वायरमेंट आपली आहे आणि जेवढं घरात काय आहे तेवढं पटापट पटापट काढायचं आणि करायचं आणि मी मागच्या वेळेला केले तेव्हा मी खारीक अवॉइड केली होती म्हणजे जर आपल्याला बायडिंग पाहिजे तर खारक्याच्या ऐवजी खजूरच वापरायचा. नुसताच खजूर वापरला होता, खारीक घेतलीच नव्हती. ते पण लाडू खूप सुंदर होतात. आपल्या वर डी पण हा हा हा. मग त्या नाही खजूर आणि बाइंडिंग पण छान येते, वळायला आपल्याला सोपे जातात म्हणजे खारकेचा काम खजूर करतो, बाइंडिंग पण छान येते, लाडू पण मऊ होतात, आणि चांगले होतात ते फक्त तो खजूर आहे तो थोडासा तुपात वितळवून द्यायचा. कडईमध्ये तूप टाकायचं त्याच्यामध्ये तो खजूर बिया काढून टाकला का तो वितळतो छान असा आणि त्याच्यामध्ये म
मग आणि हे आपण लाडू कोणालाही देऊ शकतो असं काही नाहीय कि बा कुठल्या पेशंट ला नाय द्यायचं
ऑपरेशन झाले ह ह ना हा ऑपरेशन बाळंतिणी साठी उपयुक्त आहेत आजारी व्यक्तीसाठी उपयुक्त त्याच्यात ऑपरेशन झाले म्हणजे सर्जरी झाले आशक्त पणा आहे हा हा सगळं विकनेसपना हा त्याच्यासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत. हा सकाळी आपल नास्त्या एक ग्लास दूध आणि एक लाडू दिला तर त्या व्यक्तीला काय बारा वाजेपर्यंत काही नाही दिलं तरी चालेल एक लाडू आणि एक ग्लास दुध हा.
हा म्हणजे तेवढं जी ताकत असते एका नाष्टत्याची का काय ती त्याच्यातून मिळते. दुधातून तर तसं मिळतेच पण हे जर दिलं तर अजून मग एक नाशत्याची तेवढी मिळते नदी विटामिन्स.
हा ड्रायफ्रूट आणि मखाने वगैरे असल्यामुळे त्याला हां त्या व्यक्ती म्हणजे जी ज शरीराशी त्यांची झीज झालेली आहे ती झीज भरून भरून काढण्याचं काम तेवढं करतो त्याच्यामुळे ते लाडू ह्या व्यक्तीला अतिशय आणि त्याच्या हा एक ऑप्शन आणि दुसरे एक उडदाच्या डाळीचे ते पण खूप छान असतात पण ते त्याच्यापेक्षा हे ड्रायफ्रूटच चांगलं हा.
हम्म
अच्छा. चालेल ठीक आहे फोन कट केलास तरी चालेल दहा मिनटं होऊन गेले.
ठीक आहे ठीक आहे तुम्हाला खूपच आवड दिसते ओ.
हो, मला ऑर्डर दिली तरी तुम्हाला मी करून देईन हो मग,
ऑर्डर दिले कर मग ठीक आहे ठीक आहे.
धन्यवाद.
धन्यवाद ठेवा.